पैसे मिळतात एक कॉल ला शंभर रुपये. कार्या तुझं नाव देऊ तुला पण मिळत.
हॅलो हा बोल की
हा काय करायलास. अगं कॉर्डिंग क्सेस द्यायचा नसतोय मला अंजली म्हटलीय मी दिलो आणि मला माहितच नाही मी दिलोय क नाही ते
मला पण माहिती. नाही दिलो बाई मी. अगं रकॉडिंगक्सेस दिला नाही तर तेनी एक होणार कसं
तिने नाही दिलीत म्हणा आणि द तसच ठेवल्यात हो खालचा तिनी नाही दिलीत म्हणून तस दध मिनट ठेवल्यात असं केल्यात म्हणून लांब लांब ठेऊून मोबाईल
आपण प्रामाणिकपणे करूया की आणि पैसेकड झालं तर काय कर
हम्म चालतय गी पाहिले दुकानत नाश्त्याचे नावरलं काय
गना ल मला पाऊ आल्यात
ललेवाला कोण कोण आमच्यात पण दिदीची ननांद आणि त्यांनी तिचा नंदेचा नवरा आलचा म तेनी आता जेवन तने गेली आम्ही जेवन केलो एवढ्या लवकर फास्ट फास्ट
एवढा लोकररी जेऊन गेला
होय
काय म्हण
लांबून आल्यात तेनी
लगेच घेऊन जायच
काय करायचं भर की माहिती आरे ते मॅडम आहे ती टा टास्क देत्यात
कोण बोलालय ग?
आता मीच करतो म्हणून लागलाय बघ गं
कोण?
शिवराज
आगं तेला कसं देणार आपल्या कॉलेजमधल्यान साठी
कॉलेज मधल्यांसाठी आहे आमच्या दाकवू मेसेज दाकवू
जर लिस्ट दाखव कि ती ते नाव आलय तेवढ्यानीच करायच हाय ते
आग ते सर्टिफिकेट मिळायला संजय खोल सरांना ते फोन करू काय ग मेसेज करू काय?
कर की
सर्टिफिकेट कधी मिळणार आहे म्हणून
खर कि ते सर्टिफिकेट घेऊन काय करणार आहीस?
घालणार आहे की गारमेंट
हू चालतय चालतय
ठेवू काय?
का गं
बघूया की आता बघ की तू
आगं केशरी होत आंजी ठीक आहे ठीक आहे हा, हा ठीक आहे.